हॅलो
हा बोला
नमस्कार भाई
हा नमस्ते बोला काय म्हणताय
कुठून बोलता
हा इथूनच महाराष्ट्रामधूनच
अच्छा एरिया
हम मी कोल्हापूर जिल्ह्यातून बोलतो ह् सॉरी हा आणि तुम्ही कुून बोलताय ना
मी नाशिक ओझरवरून
अच्छा ओझरचा गणपती माहि ऐकून माहिती आहे
ओजरचा गणपती तो पुण्याला आला
पुण्याला म्हणजे ते तिकडे पण उजर आहे का
हो हो मी नाशिक नाशिक माहिती आहे ना ह नाशिक मध्ये ओझर हो हो हो हो नाही आम्ही आतमध्ये नाशिकच्या ते एच एल विमानतळ माहिती आहे ना
अ नाही एवढं नाही माहिती
एअरफोर्स एचे एल. एच एल ची कंपनी आहे ना इकडे आमच्याकडे मोठी लढाई विमान इकडेच हा लढाई विमान इकडेच बनतात ना.
अच्छा अच्छा हा.
हम्म हम् हम् ऐकून असेल बघ तुम्ही हम्म हम् हम्. हे त्र्यंबकश्वर माम काय म्हणतात.
त्र्यंबकेश्वरचा हा खूप प्रसिद्ध आहे ना त्या ठिकाणी शिवशंकराचं.
हा ह
हा आणि तुमचं सुलावाईन ते पण खूप प्रसिद्ध आहे.
हो.
अ पूर्ण ह्याच्यामध्ये मला वाटतं भारतामध्ये प्रसिद्ध ते सुला वाईन. त्र्यंबेश्वरला यायंच म्हणालेलो आम्ही आता बघूया की जमतय कधी बोलावण येतंय ते देवाकडून तेव्हा यायचं बघायला.
देवा करून नाही आपणच वेळ काढायचा.
हा ते तर आहेच पण कसं व म्हणतात. नाही कि बाबा देवाकडून पण बोलावण यायला लागतं म्हणजे तुमचे सगळे गोष्टी आपोआप घडून येतात आणि तु इथपर्यंत जाता म्हणजे आपली पण इच्छा हवीच सर्वात पहिल्यांदा म्हणजे मार्गकत जातात
अच्छा अच्छा काय करता तुम्ही?
अ मी नोकरी करते तुी काय करताय
अ मी पण हाऊस वाईफ पण आहे आता जस्ट तीन महिने झाले नगर परिषदमध्ये जात जॉब करते सी आर पी म्हणून बचत गटाची.
अच्छा अच्छा
हम्म हम्म.
म्हणजे तुम्ही पण नोकरी करता म्हणजे तुम्ही तिकडेडचेच आहात का नाशिकचे
आम्ही प्रॉपर ओझरचे आहे जाधव
अच्छा ओझरचे म्हणजे ओझर दोन आहेत तर म्हणाचे.
हो हो आ हम नाशिक मधून दोन किलो दोन तीन किलोमीटरच आसल आतमध्ये यायला.
अच्छा.
हम्म. मग तेच ना मग म्हणजे आम्ही प्रॉपर इथले.
अच
हम् बाकी काय म्हणत काय आवडतं तुम्हाला.
मला असं काही खास आवडण्यासाठी तर असं काही नाहीये कोणी बनवून दिले तर खायला आवडतं मला
या मग इकडे नासिकला.
बनवून दिल्यावर ग काय सांगु तुम्ही पदार्थ टेस्ट म्हणजे टेस्ट करून सांगायला आवडेल मला ते कस झालंय कस झालंय ते कस झालं ते कस झालंय
ह नी मला बनव्हायला आवडतं.
हा बनवायला पण आवडतं पण खायला पण आवडत तस पण अशी एवढी पण मी अशी खाण्याची शौकीन नाही आहे. अ कारण मी माझ्या हच्या तब्येतीवर आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर हे करते कंट्रोल करते व्यवस्थित. हा व्यवस्थित त्याला बघतेे मी सभाळते
फॅमिली
हा आहे ना आमची फॅमिली आहे. तुम्हाला काय आवडतंा म्ह तुम्ही काय बनवतं वगैरे असग काय
आमचं जे शक्यत जास्त नॉन व्हेज असत. बाकी महाराष्ट्राच आम्ही सगळं बनवतो खातो.
अच्छा.
सर्व व्हरायटी खातो.
काय काय म्हणजे असं काय वेगळं काय बनवतं एकदम असं खास असं असत तुमच्या सगळ्यांना आवडत तुमच्या घरामध्ये असं काय आहे का कोणता पदार्थ
सगना बिर्याणी चिकन बिर्याणी
अशा कशी बनवता तुम्ही मग
आम्ही ते लजकरीवाट तांदूळ आहेत ना
हा
त्याचे बनवतो आम्ही
हा म्हणजे कशी असते पद्धत तुमची कृती कशी असते
ह बेसिक चांगली म्हणजे नॉर्मलच असते ती आलं लसणाची पेस्ट कांदा वगैरे टाकून पेस्ट त्याची थोडं विलायची वगैरे टाकायची त्याची पेस्ट करून घेते ह आणि मग आपला खडा मसाला वगैरे टाकू
हा
मग ते थोडं हे करून बिर्याणी मसाला टाकून तांदूळ टाकून दही टाकून दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून आणि तूप टाकून होऊन जाते काय लवकर होऊन जाते मला वेळ नाही लागेल.
हा ते कशामध्ये टाकायचं सगळे हे मसाले वगैरे
आपण हा चिकन चिकन मध्ये नाही चिकनच सूप करून घ्यायचं. फोडणीसाठी हम्म
अच्छा म्हणजे चिकनला तुम्ही वाफून घेता तर
हो आम्ही चिकनला वापरून घेतो डायरेक्ट नाही टाकून ते कसं स्टोन द्यायच चिकनच ते पण पाहिजे नसतं का सूप
अच्छा
मस डायरेक्ट टाकले की मग ती वेगळी टेस्ट लागते सूप करून केली की ती वेगळी टेस्ट लागते
अच्छा म्हणजे तुम्ही सूप करून ठेवता आणि रस्सा वेगळा बनवता की त्याच्यामध्येच मग मसाला वगैरे घालून कसं बनवता म्हणजेमक कशी पद्धत आहे तुमची
ह आम्ही काळा मसाला करतो आम्ही म्हणजे कांदा वगैरे भाजून खोबरं भाजून वगैरे तस आणि आमची तयारी तस
बिर्याणीमध्ये पण ते घालता काय तुम्ही
हो आमचं कस उन्हाळी बसाले असतात ना आम्ही ते तयार करून ठेवतो ना
अच्छा
हम्म काळा मसाला आणि लाल मसाला आम्ही करून ठेवतो
अच्छा
होम्
मग बिर्याणी बनवताय कशी
हो आमच्या आठ दिवसातून दोनदा असते
नाही कशी बनवता असं म्हणलं मी काय त्याची प्रकृती काय आहे असं सांगा म्हणलं
अच्छा रेसिपी
हा हा
हा हा रेसिपी काय कांदा वगैरे खिचवून घ्यायचं आणि त्याच्यात आलं लसूण थोडस ख र आणि आपलं विलायची हिरवी विलायची असते
हा हा हा
आणि थोडं कोथंबीर त्याची ग्रेव करून घ्यायची
अच्छा
ह ग्रेव केली कि आपण थोडस तूप तेल टाकून खडा मसाला टाकून त्याची फोडणी द्यायची
अच्छा
मग ते व्यवस्थेच्यात दही टाकून थोडं फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत
अच्छा
मग त्याच्यामध्ये तांदूळ आणि आपण जे सूप केलेलं असतं ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये मग आपले मसाले टाकायचे बिर्याणी मसाला टाकायचा लाल मसाला टाकायच आपलं घर चे दोन्ही मसाले टाकून द्यायचे त्याच्यात आणि हळद वगैरे टाकून द्यायचे आणि मग हं हिरवी मिरची टाकायची चार पाच
अच्छा
मग वाफरून घ्यायची झाली मग मस्त लागते ति
आणि चिकन कधी घालतो तु म्ी त्याच्यामध्ये मग
लगेच
ब तांदूळ शिजवतानाच त्या चिकन घालायचं का
तांदूळ टाकले क लच ते चिकन सूप त्याच्यातच म्हणजे पाणी टाकायची गरज नाही काय लागतं लागतं पाणी टाकायचं गरम करून
अच्छा म्हणजे चिकन तुम्ही तसच घालता त्याच्यावर म्हणजे ते शिजवलेले जे असत वाफवले च
हम्म
हा ते ते तुम्ही तसच हा ते तसंच घालता त्याच्यामध्ये अच्छा अच्छा
आणि आपण मग लागत लागतं पाणी टाकायचं वतो
अच्छा
हम्म
अस
तुम्हाला काय आवडंनवायला
अ मी बनवते कशी सांगते समजा मी जर एक किलो तांदळाची बिर्याणी बनवत असेल ना तर मी एक किलो चिकन किंवा तीन पाव किलो चिकन घेते आणि मग एक किलो तांदळासाठी किंवा एक किलो त्या िंच्यासाठीठी ना मला एक किलो कांदा लागतो मी कांदा पूर्ण अस कापून घेते आणि त्याला हा दम बिर्याणी पण करते मग ते कांद्याला का फ्राय कयच तेलामध्ये पूर्ण सगळ कांदा तो आणि इकडे जे चिकन घेतलेलं असत ना त्याच्यामध्ये मग दही एक लिंबूचा रस परत पुदिना आला लसणाची पेस्ट त्याच्यामध्ये हिरवी मिरची गरम मसाला ला मि पावड ब म व घा मी बक कोंबीर पण चून घाल ह वगै घालून ना दही घालून ते सगळं एकत्र करून एक त्याला पंधरा वीस मिनिटं तसच ठेवते आणि हा जो आपला कांदा फ्राय झालेला असतोय ना तो चांगला थोडस असं लालसर भाजत आला ना
हम हम
कि हे जे आपण चिकन ठेवलेलं असते ना मिक्स करून ते त्याच्यामध्ये घालते आणि त्याच्यामध्ये पाणी निघालत नाही हा ते त्याच्यामध्येच म ते शिजत राहत ते आणि हकडे तांदूळ धुवून भिजून भिजत ठेवलेले असते थोडा वेळ मग ते पाणी घेते पाताल्यामध्ये पाणी ठेवाचे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायच अ आणि हिरवीलायची व घून ल घा आपला जो लिंब असतो ना तो त्याच्यामध्ये घालते आणि ते पाणी उकळलं का नाही कि मग तिचे तांदळ शिजवले म्हणजे ते भिजवलेलं असते ते त्यात घालते हा आणि ते ऐंशी टक्के शिजले ना किंवा मी काढून ठेवले त्याला साईड ला हा आणि इकड हे चिकन पण शिजतय मी चिकन शिजले घ नाही कि ते दम बिर्याणी म्हणतात तशीच बनवती मग मी ते पातेला मधलं पाणी सगळं उचून घेते हा
ह हा पद्धतीने
हा आणि ते र लावून बनवते
अच्छा अच्छा नाही मी दोन तीन प्रकारची व्हरायटी मध्ये बघते हम्म नाही ही साधी बिर्याणी आमची पुलावा असतो तो
हा पुलाव टाईपची हा साधी सिम्पल छान वाटली म्हणजे कस डायरेक्टरच हे आणि मी जे बनवते ना त्याला खूप म्हणजे कमीत कमी दोन तास तर लागतातच ते कांद्या शिरण्यातच अर्धा पाऊं तच जातो कारण एवढे सगळे कांदा चिरायचे मग ते फ्राय होईपर्यंत पण त्याला अर्धा तास लागतो निदान गॅसवरर आणि जादा पण असं घेत करून म्हणजे ते
नाही आमची क झटपट होऊन जाते तीस्त वेळ नाही लागत आणि टेस्टी पण लागते इ पण हम्म